हा बा, काय नाही बसलोय.
जेवण.
जेवण नंतर न.
हां हां.
कुठून बोलता तूम्ही.
कोल्हापूर.
हा हा.
तुम्ही.
आम्ही खूपरी.
हां हां.
जेवण लेट अस्तेय काय?
व्हय.
हां हां.
तुमचं.
आमचं जेवण लेट असतय, सकाळी नाष्टा झालंय.
हम्म.
हा. आता का, बाहेर जॉबला आलाय काय?
हाये. जरा, गावात आले ओ.
हा हा.
ती गाडी रीपेला टाकाय आली ओ.
बर, झालं रिपेरी
नाय आजून.
हा हा. हॅलो.
हा.
बोला.
बोला की.
तुमचं वय काय आहे?
माझं.
आ.
माझ सतरा.